य हॅलो आवाज आला काय.
हा येला येला बॅकग्रौं ना चालते नव.
चालते की काय प्रॉब्लेम येत नाही. ऐक की आता कुठे आहे तू कामाला.
कामाला कुठे नाही. माग लूम लूम एअर जे हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो हॅलो हॅलो.
याला आवाज कस काय बंद झालता अबा.
आवाज बंद होते मध्ये मध्ये फक्त कट नको करु फोन.
नाही नाही कट करत नाही मी. असंच ठेवतो, तू पण ठेव मोबाईल निवांत बस.
बोल की गं, ऐक की नेमकं तिथं काय नेमकं. ते यावर पावरलूम वर.
काय नाही मशीनच ऑपरेट करायची, चार मशीन आहेत तारा भरून चालू करायचं. फिलिंग काढायचं काय अजून नाही. कम्प्युटरमध्ये असतेय सगळं बघायचं काय काय व्हालंय.
हा हा, म्हणजे म्हणजे असं कापड किती निघते कामावर.
अ निघते बाहेर, किती किती दोनशे मीटर अडीचशे मीटर एकशे बहात्तर मीटर. ककी, म्हणजे कधी कधी ऐंशी मीटर जास्त पीक असलं की नाही. कमी मीटर निघते, आणि ज कमी पीक असलं की जास्त मीटर निघते.
हा.
ह सगळी हायत रस्त्यावर.
बरं.
नुसार रीडिंग नव्वद पेक्षा वर रीडिंग पाहिजे. बा नाईंटी टू पेक्षा वर
मग तुम्हा हाजरीवर काम आहे ना तुमचं.
व्हय हाजरीवर काम आहे.
मग किती हजरी आहे दिवसाला.
दिवसाला म्हणजे, किती हजरी म्हणजे एकच हजरी असते न्हव दिवसाला आठ तास केलास.
नाही किती देत्यात.
पाशे.
पाचशे रुपय हाय होय चांगला आहे की रे, मग आता मी पण एक काम बघितलेलो‌ गं.
हा.
म्हणजे, आपलं हे होतं नी.
काय?
गारमेंट गारमेंट ला एक बघाय गेलतो काम आ... हा मग शिलाई म शिवायच असते बग.
अरे ते, हे काम शिक की काय म्हणत्यात म्हणजे कटिंग करतायेत त्यात माहिती काय. त्यात कापड कटिंग करत्यात. रे हा ते ते, तिथे शिकलास कनी, मग स्वतःचं करू शकतो रे तू. स्वतःचं. ह गार्मेंट स्वतःचा करू शकतोयस. म्हणजे काय करायचं माहिती काय. शिकायचं रे,
हा.
बघायचं कसं काय करतायत, हा आणि मग स्वतःचं. तस चालू करायचं तसलं.
गरमत्या पण चालत कि ते पण चालते कि ते मग म आता मी
अ आता तू म्हणजे अभ्यासात हरो नाही आहेस म्हणजे चांगलं नाही आहे म्हणून म म्हंटल जसं स्वतःचा बिझनेस जर करायचा असेल क नाही तू गारमेंटमध्ये जा शिक तिथं कसं काम असते काय काय करताय मेन म्हणजे तिथलं कटिंग शिकलास की नाही कपडे कसं कटिंग करतात ते सगळं मग तू स्वतःच तयार करू शकतोस स्वतःच इथं म्हणजे तर चालू करू शकतो रे एक पंचवीस हजारच गारमेंटच मशीन येते हम्म एक सिलाई मशीन पंचवीस हजार ला मग हळू पहिला सुरुवात करायची स्वतःच मग हळ पैसे झालं तर दुसरं तिसरं
मला आता नाही शिलाईत येते म्हणजे शिवायला क तर मी पहिला फयदा मण शोध होतो ना
हा हा
पाहि ते फयदा मण शोधतो त्याच्यामध्ये कस ते एका याला किती एक रुपये दोन रुपय असं काय काय मिळत होत शॅब वर हा एक फायदा मण नसत शिवायथ कटिंग बिटिंग कटिंग बटिंग
खरं शिवलं काय चेष्टाय काय दहा रुपये तर द्याय पाहिजे एक पाहिजे मला
नाही थोडं होतं रे अरे काय नसतं नुस ओरला मी कसं ओरला करून होतो रे र लाख मझत त म्हणजे काय करायचं त्यांचं असते नाही म्हणजे शिवत्या तिने आणि त्याच्यामध्ये जे कटिंग असते म्हणजे जे शओलक झ टेप राहता ना तुझी मग त्या टेपाच्या बाजून नंतर अनेक अनेक असं माहितीय का धोरा गुंडळल्याला म याववर न ते मार ते आपआप कटिंग करते आणि आपआप शिलाई होत जात
हम्
ह मग तसं आहे बा हा मग तसं होतं मग जव्हा मला किती एक रुपय काय तुम्ही होतो त रे मग ते कसं दिवसात नच होते किती अडीचशे दोनशे का असतील किंवा तस थोडंवत होतं
त्यापेक्षा ते झो झोला असते ब
जोला म्हणजे
पिशवी शिवतात बघ पिशवी पिशवी शिवत काय म्हणतात ते मार्केट घेऊन जाताना ते पिशवी असते ना. हम् ते शिवतात बघ एक रुपयाेला एक ते ल सोप असते.
अरे खरं त्याला बाहेर नाही घ्यायला लागत रे म्हणजे शिवायच असलो न. ति नाही कसं मी ते नाही मी घरात जात नाही नाही गारमेंटला जातो ना नाही नाही गार्मेंट च्याात काम म्हणजे कसं तू बहेर त्यांच्याकडन घ्यायचं फक्त हा शिलाई मशीन घ्या पाहिजे शिलाई हा शिलाई मशीन किती तर कितीला येत दहा पंधरा ला येत असेल चांगली.
अ एवढं कुठं काय गेलास चांगलं आठ हजारला येते निवांत
आडवारला इ्याग
पंचवीस हजारला ते गार्मेंट मशीन येत.
हाा हा तसली म्हणत हो. ह गारमेंट म्हणे डायरेटे मोठो वरची असते ना डयरेक्ट टॅप केला पाहिजे.
हा हा ते व्हाईट कलरच
हा वाईट कराची हा मी आता मी ती पाहिजे म्हणते पाहि तर मग शिवायला तेच वापरतो की आता त्याच्यावर मी कुडता शिकलेलो श शिवायला
मग भारी होते गर ते सगळं काम आपण टेलर होशील की नाही स््री पिकचर बघितलास का नाही तू
कुठलं
स्त्री पिक्चर
रिबिकचल मध्ये कुठं आहे त्यामध्ये कुठं आहे.
त स्त्री बघितला नाहीस.
बघितली घी तक
मग तो हिरो असत हसते की हिरो तर
ह तो तो ना ह तेशवीग पिक्चर आहे.
आं.
तुहीा?
हे सुविधा का ते भूतवाला पिक्चर नाही गस स्त्री बिक्चर त्यात तो टेलर असते हिरो राजकुमार राव
हा ते काय मा तो चिरवा्रीधागामध्ये पण आहे र मग त्याच्यामध्ये
सुुईदगा बघा नि च सुईदगा कोणा ज
तेचाच आहे ते हा तेचाच आहे.
रा राजकुमार राव स
हा तेला वाटतं मग त्याच्यामध्ये आहे नाही ते त्याने सगळं सांगितलेला आहे. त्यामुळे तिने सगळ ते केलेलं आहे.
मग त्यामुळे ती ती आहे आणि तिची बायको काय त श उध्यायला आहे का अस कायचय वाटत. माता खुल जाला कराला
काय माहि बा मेसेज केला तर चार चार वाजता मेसेज केलता. टलो मी बघितलो हा मेसेज केला आता झोपला असेल तो
हा. बबार तो पण जातोय ना कामाला तिथेतो तेच करतोय ना.
कॉलेज जवळ हा एक कंपनी हा.
एसी कोली जाऊ आहे काय आहे.
मागं आहे की तिथं पण
ह. म्हणजे मला बघा पाहिजे ते मी आता घरातच आहे ना मग तिथं पण गेलो तरी पण चालते घ हेल्परला
कुठं आहे माहिित आहे काय थांब सांगतो अं तुला माहित असेल की नाही अ कुठला ते चौक कुठला आपल्या इकड संभाजी चौक का शिवाजी नाही संभाजी कुठला चौक रे तो शाहुपुतला हा शाहुपुतला ना वर आम्ही अ जागा काय म्हणायची मास क नाबा आपण नाश्ता करतो माहिित यथे गल्ली गेल्या खंजीरे म का करेल जिर पडे नाही नाही का जिरण कर ते इथ ते नाश्ता करता ल गल्ली आहे बघ स सळ गेलास टर्न घेतल्यास तर सरळ जाते सरळ त्या कंप त्याच्या कंपनी ज एवढ तिथे एक ट्युशन क्लासेस आहे कुठलं तरी गुरुकुल ट्युशन क्लासेस आहे तिथं त्याच्या समोरच आहे हा अकॅडमी गुरुकुल अकॅडमी समोर आहे बग
ग मग ते गरा पाहिजे मग त्याला काम आहे का मला बघ म
अरे भेटते निवांत भेटते निवांत भेटते.
मता मी घरातच आहे ना.
हो तेच की एवढं दिवस घरात बसला आता तुमचं पण रिझल्ट आला. मग आता सिलेबस लागेल बहुतेक पुढच्या महिन्यात कॉलेज चाल होईल बहुतेक मला वाटते.
एक दोन महिने काम केले करी पण पैसे
हा येतात की पंचवीस हजार पर्यंत येतात दोन महिने काम केलंस ते दोन हजार दोन महिना काम केलंस की पंचवीस हजारेत
हा मग पंचवीसज गेल्या आणि सोडलं करी पण चालत ना या पैसेचे फीच निघतेना
ते तू काम करत होतास कुठला ते त्यातलं दिवस लागला बा तुला तेवढं कमवायला
लई दिवस लागलो भयानक अरे मी काय करतो सात हजार पेमेंट होतो मला त्या शेकडीच्या्या दुकानात मग नंतर न ते घरात दोन हजार द्यायचं पाच हजार मग ते घेतलं रिचार्ज आणि मला खर् चाला एक हजार राहिले किती सेविंगला फक्त चार हजार
अजून डेग झाला असलासता तुझ्याकडं
डग म्हणजे गाडी घेतला असत माझी माझा वायफळ खरचच नाही रे काय घरात दोन हजारचाखात माझ घरात बोनजूला माझ सगळं सेमंगईट पळते नाही कायळ नाही स्कॉलरशिपच काय माहि आता फर्स्ट इयरच स्कॉलरशिप फोटं काय काढलं तिना
फर्स्ट इयर जाऊ दे की त्यानी त्याने लिहून दिले आलेय म्हणून झालं की आपला विशेष आपला सेकंड इयरचं बघायचं र आता
विचारलं मी चहायला भेटलय म्हणला सर म्हणला ती वेबसाईट बंद आहे म्हणला वेबसाईट झाल्यावर आणि एका दिवशी सगळं काम करतो म्हटलं
हा हा अह दे बा मी काय भरणार नाही दुसरीकडे भरलोय मी त्याच्यात साठ हजार भेटणार आहे हा तेथ साठ हजार भेटणार आहे हा
कशात कशात कुठली बाजला आहे
काही माहीित काय
आणि नाही भरलास कसं हॅलो
ह म
भरलास कसं
मी काय भणाय नाही रे मी त्यांना नुसतं डॉक्युमेंट दिलो त्यांनी म्हटले नसता एक बोनीफा बोनाफाईट पाहिजे
हा म्हणजे काय आहे नेमकं कुठली स्कॉलरशिपच
काय माहित बाघ कटली हाय ते तिकडं आहेत सांगली इकडं सांगलीकडं आहेत जयसिंगपूरमध्येध्ये आहेत हम्म जयसिंगपूरमध्येध्ये कुठलं तर होतो काही माहित नाही रे अरे आम्ही अगोदर लय अगोदर काय तर तसल सगळ्यांना नाही रे कसं आहे आम्ही तुमचं राशन कार्ड पण आहे ना
काजे
मी लय अगोदर भरलेलो एक वर्ष दीड वर्ष अगोदर भरलेलो मग तेव्हा झालं नाही नाही झालं कॉलेज मध्ये भरलीत ना म म्हणून झालं नाही म्हण या वर्षी म्हटली तर आता कॉलेजमध्येध्ये काही भराय नाहीत म्हणून इथं बरलो बघूया आता येतय काय येतेस म्हंटलं तसं एवढं येणार बघूया केवढं येते काय नाहीेत काही माहित नाही कन्फर्म नाही म्हणून अजून काय कराय नाही ते प्रिन्सिपलचा नंबर पाहिजे त्यासाठी रे जरा... म्हणजे त्यांनी विचारणार.. अरे त्यांनी विचार ना मी तुमच्या शाळेत कॉलेजला असलं पोरग आहे.. तेचा अस अस फॉर्म भरायला तसं स्कीम चालते काय हत असं काय तर विचारच असतील.. तेच प्रिन्सिपलचा नंबर मागितलेली तुझ तुला फोन लावलेलो बघ मी... मग तेवढंच द्यायचंय नुसता एक बोनोफायड आणि प्रिन्सिपलचा नंबर...
कधी पण गेल... हॅलो..
आवाज येई ना तुझा मरदा...
हा बोल बोल हा आता आवाज आला की बोल किती...
हा काय बोलाल तर...
कोणतरी गेलं म्हणजे ते स्कॉलरशिपचा विषय..